हा बोला की.
हा काय करायला?
काय नाही बघ बसले.
हम् हम. जेवण वगैरे झालं का नाही?
नाही अजून जेवायचं वेळ आहे ना.
आज काय केलंय जेवण?
काय साधच भाकरी भारी भात. आजता असं स्पेशल काय नाही.
हा झालाय सुट्टीला म्हटलंवर स्पेशल नाही काय.
हम् हम् स्पेशल असं दर वेळेला कुठलं काय?
म्हणजे तुमच्यात खातच नाही थोडा पनीर वगैर.
हो हा ते खाते का ते परवात झाले. परवाच केलत ते.
अ परवा इदा झालत ना.
नॉन व्हेज मध्ये कसं हे असतं व्हेज मध्ये करायचं म्हटलं की जरा हेच होते या.
हा आणि ते कस ते लगेच होण्याचं.
प पनीर पाहिजे कधी तर काजू काजू मस् पाहिजे असं वेगवेगळ हिकाला भारी वाटतं. काजू मसाला वगैरे खाता काी नाही.
हा ते खात त खर असं कधी खात तेी ट्राय केलं.
हम्म मी घरात एकदा गेलतो पण आता मला रेसिपी आठव ना झाल्या. लय म्हणत्या का आज घरात बक् कळायती करायची करायची पण त रेसिपी साठवणार झाल्या.
एक दिवस एकदा युट्यूबला ते बघून करायच ना.
हा आता तेच करणार आहे न्या आधी मी करत होते पण आता आता होई.
पनीर सारखं पनीर सारखंच असत फक्त तरी आपण काजू घालतो इतकंच की
असं काय म्ह रेसिपी चचाटो म्हणूनुंला तुम्ही कसं म्हणजे करतच नाही म्हटलं ना आता काय आणि पनीर कसं करता.
आम्ही काय पनीरच हच. पहिला कांदा असतो तो कांदा आणि टोमॅटोची ग्रेव. बनून घेतो आणि पनीर एक. एक जण कस तेलात भाजून घेतात प्मिका तेल भाजून घेणे त्याला असं ते रबर टाईप. ते हे होत नाही जरा रबरागत हो. ला आपलं ते ग्रेवी असते टोमॅटो आणि ते ची पेस्ट मग आपल्या याला ते पूर्ण ते ग्रेव भाजून घ्यायची व्यवस्थित ते व भाजून घ्यायचं. आणि मग जो काय आपला मसाला असोैर मसाला ते दुधात मिक्स करायचं आणि दुधात मिक्स झालं. ते त्यायच आणि चटणी ते नाचताना आप लाल तिखट. त्यांना आपल्या चवीनुसार जेव पाहिजे तेवढं ते घालायचं त्यात आणि त्याला थोडं सरम करून मजलं पनीर हलायचं. घालून मग ते मगजबीज पण वापरतात नाहीतर ते
कतुरमेथी पण घालतात टेस्ट येण्यासाठी आका एवढ्या.
हां हां.
तवाला. त्यामु सिमपलवालं तेवढंच करतेय.
त्या म्हणजे असं. लय पण असं ही झालं की नाही पातळ छान लागत नाही, एवढंच घट मोठ मसाला असला असला की, छान चव येते त्याला.
हा आणि आमच्या घरात असं मस्त असं तेलकट मसालेदार लय आवडत नाही नाय. त्यामुळे तेवढचं जरास
नाही नाही, चेहऱ्यावर कनाही पिंपल उटत्यात लय. आणि असा चेहरा सारखा तेलकट होतोया.
पण असचं करतायेत. काय तुम्ही काय वेगळं करताय?
आमच्यात पण असंच असत पण, म-म्हणजे लय आमच्यात पण तेल लई वापरत नाहीत. नाही ते युजच करत नाहीत. आमच्या तूप म्हणजे, असं चप -रोट्या करतो. अ म्हणजे रोट्या हे जेव्हा भाजतो ना, गॅसवर रोट्या हे करून आणि नंतर त्याला वरण तूप लावतो, तूप पण असं आपल्या मापात थोडंच लावतो. जास्त करून चपात्या कराय, आमच्यात चपात्या कोण खायला बघत नाही. फुलके किंवा म्हणजे असं रोटी लागत्या.
रोटी मग, तुमच्यात म सारखं असतयं काय?
नाही होय सारखं असतय, म्हणजे हेनी गाडीवर जात्यात ना त्यांना सवय झाल्या, हॉटेलच खायचं मग घरात पण त्यांना वाट की हॉटेल टाईपच झालं पाहिजे.
हा हा, मग रोटी कस करताय तुम्ही घरात?
कणिक मळून ठेवत्या, आता जेवायच्या टायमाला गरम गरम फुलक करायचं म्हणजे असं
हम, फुलकं म्हणजे फक्त तुम्ही तेल लावत नाही ना त्याला?
हा ते नाही नाही, फु- पुऱ्या करतो आपण पुऱ्या असं लाटतो ना त्या टाईप मध्ये लाटायची चपातीचं, म्हणजे कणकीचा गोळा घेऊन. आपण कनिक मळतोय तीच यूज करायची, पण क पद्धत वेगळी. अ चपात म्हणजे पहिला थो पुरीगत लाटून घ्यायचं अ गॅसवर तवा ठेवलेला पॅनवर टाकायचं, आणि एक साइड पहिला भाजून घ्यायची. आणि दुसरी नुसती पलटायची, आणि लगीच आपला दुसरा गॅस असतोय त ओपन करायची, आणि आपली हे जी सांची असते नाही,
ती किंवा ती दुसरा एक चिमटा भेट तो त्या चिमट्यान खाली वर करायचं, मग ती टम्म फुगत्या पुरीगत.
ह ह ह.
आणि त्याला तूप लावायचं.
तुप लावताय होय, तुम्ही?
असं असतयं, हा तूप लावायचं नाही किंवा बटर लावायच आणि ती गरम गरमच खायच म्हणजे, छान लागतय लय चव भारी लागते त्याची.
हा हा.
म्हणजे जास्त तेल युज होत नाही. आणि तूप खाल्ल्यानं कसं तूप अंगी लागतं. तब्येत सुधारते तुपान म्हणून मी जास्त करून तेल फक्त, कालवण हे करते साठीच यूज करते. नाही तर, मग चपात ती वगैरे करायचं, चपातीला जास्त भरी पडत नाही आमच्यात म्हणजे मी खाती कृष्णालीला म्हणजे चाराय लागतयं म्हणताना, एकाद दोन करती पण आमच्या हेना सासु बाईना बाकी घरातल्यांना सगळ्यासणी असलंच लागतं.
हा हा. आणि मग रोटी कस करता रोटीचं कसं करताय
एक मिनिट काय म्हणला हॅलो
तर तुम्ही ती फुलक्याच बोल ना हॅलो
दोन मिनटं आवाजच ये ना तुमचा हॅलो हॅलो हां बोला काय म्हणतय हां
हॅलो हॅलो
हॅलो
हा बोला की
हा आवाज आलाय काय
होय होय येतोय बोला तुम्ही काय म्हणताय
हा मग तेच आता आणि त- दुसरं कुठलं आता तुम्ही फुलक्याचं बोललाय ना?
हा हा फुलकेच की.
म तेच तु. हा मग तेच म ते रोटीच पण कसं ते कसं करताय म्हटलं? म्हण जास्त असते ध्य-
रोटीला काय गव्हाचं पीठ मैदा मिक्स करायचा. नान करतो ना ही आपून. ते नान मी करते म्हणजे रोटी टाईपच होत्यात. आपला मैदा मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स करायचं? त्यात विणूची पुडी आणि दही, दही घालायचं आणि गरम पाण्यात मळायचं ती. म्हणजे दही घातलं की लही पाणी लागत नाही सोडा नॉर्मल दही घातलं आणि गरम पाण्यानच म मरदायचं आणि ते एक जीव करायचं थोडा वेळ पाच दहा मिनिटं ही करून द्यायचं म्हणजे काय एका साईडला ठेवून द्यायचं आणि एक फडकं म्हणजे, आप कापड असते ना रुमाल किंवा हि ते जेव्हा आपण कस ही करतोय ना? काय ते म्हणत्यात
ते पराठा टाईप.
पराठा टाईप हा तसं गोळा ठेवायचा आणि लाटून घ्यायचं?
हम्म हम्म
लाटून म्हणजे कापडच ते टाकायचं म्हणजे एकदम पातळ लाटायचं? आणि कापडानच? गॅस तव्यावर टाकून परतून घ्यायचं त्याला तूप किंवा काहीतर- लावून खायच म्हणजे, रोटी टापच होते एकदम नान असते ना हॉटेलमध्येन भेटते ना त्या टाईप मध्ये आणि जरा कोथिंबीरी असली तर कोथिंबीरी टाकायची त्याच्यात. आपलं पांढरं तीळ असतेच नाही पांढरं किंवा काळ तीळ. ते जरा टाकून घ्यायच टाकून जरा असं म्हणजे हे करून घ्यायचं? एकदा लाटणं असं खालीवर करायचं म्हणजे सगळीकडं पसरतय. म्हते भाजायच व भाजताना पण व्यवस्थित भाजायचं म्हणजे, फुगलं पाहिजे टम्म
हा हा म्हणजे भरपूर अस प्रोसेस आहे?
आणि काय म्हणताय कशाची अजून रेसिपी.
आता काय आता ते आता आटवल आता त्याच्यावर आता लगेच तर काय नाही?
काय म्हणाला?
तुम्ही सगळं हे करत बसताय घरात-
होय मी सगळं घरातच करते जास्त हॉटेलच्या नाहला लागत नाही म्हणजे माझ्या मनात- ली इच्छा मला जर खायची इच्छा झाली तर मग जाते हॉटेलला.
हम्म
ते पण आमच्यात असं म्हणजे हे नसतय बंधन कुठल्या गोष्टी ला नाही आहे तुला आज हे खायचं आहे ना? लगेच आणून देतात आमच्या घरात कुठल्याच म्हणजे कुठल्याच स्त्रिया म्हणजे बाहेरून आलेलं बायका आहेता म्हणून असं म्हणजे त्यांना एखद्या घरात पद्धत असते की तुम्हाला काय लागतय आणि ह्यावन त्याव असलं काय नसतय तुम्हाला जे पाहिजे ते करा तुम्हाला आज ही खायचंय म्हणजे मी जर म्हटलं मला आज ही खायचं आणि पार्सल घेऊन या मग ती पार्सल घरात पोहोचतते. असं असते बाकी कोणाला पण माझे जाऊबाई असू दे त्या कोण सासूई असू दे त्या चुल पण त्यां पण पाजे अस सगळ्यांसनी सेमच घेऊन यायच एकालची खायची इच्छा झाली तर सगळ्यासनी पररवायच असं असते.
होय मग एकाला सोडून ते एकाला कस ये होते ना
हा तसं मीच जास्त म्हणजे बाहेरचं खायच नादायला लागते हा हा
हम्म